हॅलो
हॅलो बोला तई
हा
हो हो येतो येतोय हा हो हो आवरले आवरून जात. आता साडे अकरा पर्यंत अकरा, साडे अकरापर्यंत
हम्म हम्म हो आवरलं आवरलं. आज वातावरण कसं झालंय ना पावसाचं वातावरण तयार होतं असं.
हा तुमच्याकडे असेल पावसाचं पण आमच्याकडे तर ऊन उकडलंय खूप आणि गरम होत असं वेगळं चिकट चिकट गरम होतय सगळं दमट वगैरे असं अस गरम व्हायला लागले नाही हा पाऊस नाहीच आमच्याकडे एकदाच पडल्यानंतर मग
पण वातावरण हा आमच्याकडे पण एकदाच झाल. पण वातावरण चालले तयार होत तस
आमच्याकडे नाही होतय, आमच्याकडे ऊनच आहे आता सध्या.
इथ आलंय आफट
हा आभाळ असं मधन मधनं येतय हा म्हणजे थोडा वेळ येत थोडा वेळ ऊन थोडा वेळ आभाळ, थोडा वेळऊन, असं चालू आहे आता इकड पण सध्या परिस्थिती
अच्छा.
काय म्हणत ताई, कोणत्या विषयावर बोलत आता? बाकी काही नाही बाकी मजेत. हह हा तुम्ही पण कशा आहे मजेत
हो व्यवस्थित आहेे ताई, तुम्हाला सायकल चालवता येते का ओ
हो हो सायकल म्हणजे मी आत्ता नाही चालवत ये. पण लहानपणी खूप चालवलेली आहे. आणि आता तर काय सायकलेचा जमाना पण गेला म्हणा हहह त्यामुळे ह त्यामुळे मग सायकल आता कोणी चालवत नाही सहसा फक्त शाळेच्या म्हणजे त्याही हायस्कूलच्या समजा आठवी दहावी रपर्यंत च्या चालवतात आणि आठवी नववी मुली आता काय गाड्या चालवायला लागलेल्या आहेत. आपण कुठे आता एवढी साय वगैरे चालवतात की नाही चौथी पाचवी पर्यंत चालव होताय आता मुली मुलं म्हणा, मुली म्हणा सायकल. आणि बाकी तर मग हम् गाड्यांचीच आपलं झालेलं आहे फॅड सगळीकडे टुव्हिलर च हम हो हो टू व्हीलर चालवते.
हो पण मग पेट्रोलचे पण किती भाव वाढले ना -
हो ना पेट्रोलचे पण भाव वाढले नाही परवडत पण मग आता ह जायचं असल कोणी सोबत नसल्या आणि लांबच्या ठिकाणी जायचं म्हटलं तर मग, रिक्षापेक्षा मग गाडीच बरी ना आणि गाडी कस आपण कुठेही गली गोळ्यामध्ये वगैरे असं नेऊ शकतो. आणि आपल्याला जिथे पाहिजे तिथे थांबू शकतो. रिक्षावाल्याला आपण प्रत्येक ठिकाणी थांब म्हणून असं चार ठिकाणी जायचं असं म्हणजे आपण निघालोय आपले चार काम आहे तर चार ठिकाणी थांबायला मग त्यांची पण जीवावर येते आणि करायची मस्त स्पेशल रिक्षा करावी लागेल आपल्याला असं होतं कारण की पसेंजर घ म्हणजे मग ते थांबत नाही मग ए ठिकाणी उतरा परत मग तिथे काम करा, मग परत दुसरी रिक्षा पहा, मग तस म ते खूप उलट म्हणजे जास्त कॉस्टली पडत. मग तस आपल्या गाडीने गेलेला आपल्याला परवडत आणि कितीही वेळ आपल्याला म्हणजे लागला तरी म्हणजे काही प्रश्न नाही राहत ना गाडीचा रिक्षेचा कसा मग वेटिंग चार्जेस घेतो. तरी आपण स्पेशल पण रिक्षा केली तर मग त्या वेटींग चार्जेस असतात. जास्त वेळ लागला काही कामाला आपल्याला मग वेटिंग चार्जेस ते वेगळे घेतो. मास होऊन जात. पण म आत तर सगळेच परवडत नाहीये. पेट्रोल पण वाढलेलं आहे, डिझेल पण वाढलंय. आणि पेट्रोल वाढलं म्हणून रिक्षा हा रिक्षे पण म्हटले तर रिक्षावालेंचे पण भाव वाढलेले आहे आता जायचे, यायचे, सगळ्याचे जिकडे जिथे दहा रुपये होते ते वीस रुपये पंधरा रुपये ते पण घ्यायला लागलेले. आता ते सरळ सांगतात. पेट्रोलचे भाव वाढले. आम्हालाही परवडत नाही. आम्ही काय करणार आहे? असं होतय ना? हा. तुम्ही चालवता का गाडी? नाही बाई! फोर व्हीलरचा काही प्र हा फोर व्हीलरचा मी काही प्रयत्न केला नाही. आहे घरी पण म भीतीच वाटते थोडीशी चालवायची. चालवायला पाहिजेलं, तशी मुलीला वगैरे शिकवलेय मी मुलगी वगैरे चालते. मुलगा आत्ता लहान पणापासून थोडा म्हणजे लवकरचं चालवायला लागला मुलगा आणि मग मुलगी पण चालवते. हा. मुलाला आणि ते कसं थोडस बाहेरहि शिकतात ना मुलं. मित्रांच्या ह्याच्यावर वगैरे अस. मुली तसं तर मग अ नाही थोडी जबाबदारी पण कमी आणि म स्त्रिया कशा असतात, मुली नाही बाई मी नाही देणार तुला. माझ्या झी आई बोलेल. माझे हे असं बोलेल, तस तस मुलांच नसत. आपल्यावरूनच आपण सांगत. म्हणजे आता गाडी द्यायची हातात कोणाच्या म्हंटल तर आपल्यालाच आपणच देणार नाही. कि नको बाई एवढी महागाची गाडी आहे. काही झालं तर? काय करायचं? असं, तसं आई बोलेल, आई रागवेल असं. असं असतं. तस मुलांचं नसतं ना त्याच्यामुळे मुलं काय मित्र म्हंटला नाही म्हणजे सर्वस्व अ करायला तयार असतात. त्यामुळे मुले लवकर बाहेर शिकून जातात. तसं मुलींच नाही होत, मुलींना आपल्याला कसं क्लास वगैरे लावावा लागतो. त्याच्यानंतर मग मुली शिकतात आणि प्रॅक्टिसलाही मग कोणीतरी अस लावला होता. मुलगी शिकली माझी मुलीला क्लास वगैरे लावला होता. आणि मुल तो आधीच शिकलेला होता. तो लहान, तिच्यापेक्षा लहान आहे. पण तो आधीच शिक शिकलेला होता. मग तो साईडला बसून मग ती गाडी चालवायची, म्हणजे अस कि कोणीतरी ब म्हणजे अ मुलं थोडी डॅशिंगच असतात. मुली थोड्या आपल्या घाबरटच असतात. थोड्याशा मग तिला वाटायचं की कोणीतरी आपल्या अं बाजूला पाहिजे. येत जरी मला येतेय गाडी तरी कोणी असलं बाजूला, तर मग बरं असं आणि मलाही तसं वाटायचं. सुरुवाती सुरुवातीला ती शिकली तर मला म्हणायची चल मी तुला चक्कर मारून आणते, मी म्हंटल नको बाई माझा जीव घाब ह ह ह हं हं हं हं हं असं वाटायचं म्हण जे आपण सुद्धा बस तान देत नाही मुलींना. आपण द्यायला पाहिजे पण आपणचं हे होतो असं पण मग आता ती चालवते तिची तिची गाडी वगैरे. मुलगा बसायचा आधी बाजूला आणि थोडसं गायडन्स करायचा. आधी सुरुवाती सुरुवातीला म्हणजे असं म्हणजे रोड हे असतात ना. हायवे वगैरे तिकडे नाही तिला चालवू दिली कारण की, हायवे वर असतं ना तर खू खूप गाड्या फास्ट वगैरे चालतात मग जिथे कमी हां त्याच्यामुळे काय होत की अ आपल्याला साईड द्यायला वगैरे जमलं पाहिजे लगेच पटकन. गाडी वळवायला जमलं पाहिजे म्हणून म तो म्हणायचा की आधी हायवेला वगैरे बायपासला वगैरे ने अ हा असं छोट्या छोट्या गावातून आपण जाताना वगैरे असं म तेव्हा तिला चालवायला दिली म आता तिला झाली बरीचशी प्रॅक्टिस. तरी पण थोडी एकटी चालवायला ती घाबरते. तुम्ही चालव ता फोर व्हिलर वगैरे केला का ट्राय कधीं? हो ना माझ्याकडे ही आहे ह हां खरी गोष्ट शिकायचं बरोबर आहे काही गोष्टी शिकायचं साध आता आपल्याला मोबाईल भीतीच वाटते आपण आधी सुरुवाती सुरुवातीला मोबाईल शिकायचो त्या वेळेलाही भीती वाटायची. की कुठलंही बटन दाबला गेल काय झालं तर काय करायचं काय झालं तर काय अ करायचं अ आता मुलं हां मुलं म्हणायला लागले की अ अगं झालं तर काय होईल जास्त जास्त डिलीट होईल पण तू प्रयत्न करणार नाही, तर मगं कसं येईल? तसं ते म्हणतात पण आ हिम्मत नाही होतं म्हणजे रोडवर आपल्याला अंस गाडी अ तो चा तेई चा ठेवतात त्या वेळेला सुद्धा आपण बा बाहेर बसलेलं असलं तरी माझं सगळं रक्ष असं रोड वर असतं कि व्यवस्थित चालते का गाडी व्यवस्थित स्पीड किती आहे? स्पीड किती आहे स्पीड वर, पण लक्ष असत. म्हणजे आपल्या एक वयामानानुसार काय असत थोडसा भीत्रापणा पण येतो आप ल्या मनामध्ये अस होत तस मुलांना हां तस मुलांना नाही राहत ना, मुलांना भित्रेपणा कमी असतो हां त्यांना काही हा. त्यांना एवढं काही हे नाही राहत मस्त चालवायची म्हणून एकदम फ्रँकली चालव
नि सरळ निघतात ते, हो माझाही मुलगा तेच म्हणे आई मुलींना डोकच नाही राहत. कुठूनही गाड्या घालतात म्हटलं बर झालं सांगून ठेवलं. मुलं तशे नेहमी सरळ चालतात म्हंटलं बरं झालं ऍक्सिडेंट मुलंच करतात मुली
हो ना मुली कमी करतात, त्या थोड्या बिचाऱ्या घाबरून चालव तात उलट यांच तसं नसतं ना. यांची आपली धडक अ मोहीम राहते कोणत्याही गोष्टीचं सुटले हां तसं मुलींच नाही राहत. मुली आपल्या बिच्याऱ्या सांभाळून सुंभाळून करत असतात सगळ्या गोष्टी. तरी पण त्यांनाच हे करतात टार्गेट करत असतात सगळेजण.
हो ना तरी आता बऱ्यापैकी महिला, पण रिक्षा चालवायला लागल्या नाही का ताई.
हो हो मग चालवतात ना रिक्षा खूप ठिकाणी चालवतात. आता रिक्षाच काय म्हणजे त्या पिंक रिक्षा पण सरकारने हे केलेल्या न महिलांसाठी अलॉट केलेले आहे आणि बऱ्या बऱ्याच ठिकणी गा दिवस दिवस बरर आहो रि महिला काय आता मी बघितलं तर, अ एक खूप आपल्यापेक्षा पण वयस्कर बाई म्हंजे चांगली म्हातारी वगैरे अशी सा नवारी वगैरे साडी घालून रिक्षा चालवते मी आता हो यु युट्यूब वर बघित ल मागे तर म्हटलं बाई हिची खरंच हिंमत आणि ती पण तशी तशीच एक बाई य तर ती याचा भाजीपाल्याचा व्यवसाय करते, ती पण म्हातारी आहे. पण ती गा स्कू गाडीवर गाडीवर भाजीपालायचा व्यवसाय करते गाडीवर भाजी पाला विकते जाते गाव सगळीकडे असं गल्लो गल्ली आणि हे करते म्हंजे आहे महिला काही डॅशिंग नाही असं का नाही खूप महिला रॅशिंग आहे, आपण जरी घाबरत असलो तरी बाकीच्या मही ला नाही घाबरत ना, आता कंडक्टर झालं झाल्या आता लेडीज कंडक्टर, ड्रायव्हर आहेत. किती जणी बस चालवताय आता? हा म शिकवतात ना म्हणजे बाहीरन आपल्याला यायला पाहिजे पण मग परत ते ट्रेनिंगऊ देतात आपल्याला म्हणजे कारण की थोडं बस वगैरे चालवायचं म्हटल तर थोडी वेगळी पद्त बस आणि थोडेसे नियम वगैरे पण फॉलो व्हायला पाहिजे त्याचे तर ते तास न आदी प्रॅक्टीस हा. प्रॅक्टिस करवतात त्यांना, आणि मग नंतर मग अ ड्रायव्हिंग हातात घेतात. पण बऱ्यापैकी महिला छान अ चालवतात असं. कोणत्या महिलेने ॲक्सिडन्ट केलेला आहे बुवा बस चालवताना ना वगैरे, असं काही ऐकण्यात नाही आलं. म्हणजे हा, म्हणजे त्या त्यांची जबाब हां.
याही मुलींना डोकं नाही, म्हटलं बरं झालं. ऍक्सिडेंट तुमचेच होतात. आमचे नाही होत.
हा, तेच ना. म्हणजे बरेच अं जेंट्सच तरी ॲक्सिडेंटचं हे होतं. पण लेडीजच काय आतापर्यंत ऐकलं नाही, की त्यांनी बस कुठे ठोकली, किंवा काय केलं. असं कुठेच नाही झालेलं त्याचं. आणि बस त बय हा हे पण विमान सुद्धा चालवायला लागल्या ना लेडीज.
हो ना. ताई आपण थांबूया?
थांबूया. चालेल, चालेल. हो, करते-करते हो. हो हो, करते.